हॅलो.
हा आवाज येते णा.
हो येत.
हम.
झोपून उठला का नाही केला
हा.
आधी पण कराव तुम्हाला आणि मग संध्याकाळ ससारखं लागायचं.
होय. झालं का सगळं नाही एवड्या लवकर.
हम हम नाही अजून राहिलच की. अजून आठ.
हम्म.
आठ राहिले.
ह आणि ते हेज बाकीच हेज.
बाकीच नाही का अजून चालू आहे की, चाले खर रोजच काम आहे वावरून कामा काही वेळ माहिती.
हम् हम्म.
करुर्ते.
हम्म हम्. मग काय नाही बघा निवांत.
आंबाय खाललाय जे वायला ये
होय होय आंबेन जळजळ त्याव.
आता कुठन तुम्हाला आंब मिळालं.
बाजारात आलतो काल रववारी
हा हा.
आणि, अजून भरपूर आहेत बाजारात आंबे.
आहेत खर कसं होतंय पाऊस पडले-पडलेला असल क नाही आळी होत आळी होत नाही काय?
हा तोता पुऱ्या मस्त नाही ते चिरून खायचा.
हा -हा
दुसऱ्या आंब्यात होत असतात
हम्म हम हे जरा कच्च कच्च्यावरच आणायचं मग तो
हा कच्च्यावरच आणलेलं आणि ती लोणच्याच कोण आलत अहो
होय लोणच्याच लोणच बहुतेक म्हणजे असं पाऊस लागल्यावरच घालतेत वो मध्ये मी मध्ये एक पंचवीस आंब्याच घातलेलं
हा
आपलं चिरून नुसतं
हा
त्याला काही वेळी मिळलेस नाही जी वेळ मिळालेली ती न चेबाईच लागला अहो
मग टिकलय का
होय टिकून सगळ्यांना वाटून संपलं पण
होय
होय आईला जरा तिला आईला आवडलं एकदा थोडे आंब कुठ न बाई सवितानं मला घेऊन दिलेल
हा- हा
मग चांगलं होतं आंब लोंच्याचच होतं
हम्म
मग वाड्यात पण होतं की मग एकदा आमच्या यांना विजू भाऊंनी सांगितलेलं पाहिजे असलं घे. म्हणजे हायत. आणि जर तुम्हाला लागणार असल तर सांगा देतो आणनून म्हणून सांगितल
म्हणजे तुमच्या शेजारलाच एक वाढा आहे बघा
हा हा त्यांच्यात
हा- हा
पण मीच मग परत गावाला जाणार होत तो सुट्टीला मग म्हटलं ते उगाच गडबडीत घातलेलं कसं टिकत पण नसतं ना
हा -हा
म्हणताना राहु दे म्हटलं
हा- हा हो एक वर्ष आम्ही पण त्यांच्यात ना मग घेतलेल उन्हाळ्यात मुल आमची गेलती तिकडं सुट्टीला तेव्हा
हम्म- हम्म
तुमच्या गावाकडे आलेल तवा
हम्म -हम्म- हम्म
ते पण करण करायचं देशी आंबा
हम्ममम हम्म- हम्म -हम्म आणि त्यांच्यात दुसरा एक प्रकार आहे खरं ते शेपू या सारखा वाज जरा येतोय शेपूच्या भाजीचा कसं तर ना
ह ते जुन्यातले झाड असतात ना तिथं सगळ्या प्रकारचे असतात म्हणजे मोठी- मोठी झाड आताच कलमी झाड छोटी- छोटी अस
हा आमच्यात पण असताय आमच्यात पण केशरंब बाई
हम्म.
आमच्या पंचमला अस. लागलेलं की एक शंभरभर लागलेलं.
हम् हम्.
मग परत घरात थोडं पिकत घातलं.
हम्
आणि थोड जरा पाहुनना ते ना असं.
अ
दिल.
काय खेळी पण आहेत वाटत तुमच्या.
आह.
केळी पण आहेत, ना तच्या श
होय आमच्यात खेळी पण आहेत की. तर आऊ मध्ये ते फडपेटवल्यावर जरा असं, हाय लागल्यागच झालं ना.
हम!
त्यामुळं जरा काढली सगळीच. आता जरा बारकी बारकी रोप याय लागल्यात.
आंबे केळी आता आणि दोन कोणते तरी लावा.
नारळाचं लावलय मी, मळ्यात नेहून.
म्हणजे नारळ घरात उगवून आलेल काय?
हा ते पण लावलेलं अणि, एक आमच्या पाहुण्यांचं ते वर्ष श्राद्ध होत. मग ते वर्ष श्रांताला कायत भेट वस्तू देतेत. मना ळात झाड दिलेलं मग ते पण, लावलेस चार पाच लावलेत झाड. मग बऊ आता कधी लागतील, तर एक मोठ मोठं झालं असं घरापेक्षा उंच गेले एक.
मग येत तीन वर्षांनी मार लागतं त्याला.
हम्म.
आणि काय काय जुन्या पद्धतीतलं असलं, तर मग पाच वर्ष झालं.
हम्म हम्म आणि कोणत मला म्हण देवाऱ्यावर पुजलेलं नारळाच त्याला, नारळ लाग प शेवटी फळेच किती.
होय तस काय असतय फळ उगवून येऊन त्याच झाड. सर्व तेला लागणार होते ना?
ह!
आणि कुठलं झाड बघितलंय काय, का नारळा झाड की त्याला नारळ नाहीत. लाग कोण काय पण सांगत.
मग काय तर म्हणलं लागू दे निवांत. लागू दे पाच पाच म्हणता सात वर्षांनी लागुदेत काय आता गडबड हाय. तेव्हा आपल्याला आता, आतापर्यंत नव्हती मग तेव्हा काय केलं?
आणि आता कस झालंय, नारळ ची झाडं कमी आल्यात. म्हणजे लावणं झाल्यात लोक आणि नारळाला दर किती आलंय बघा की.
चाळीस रुपयेला एक झालंय. आणि खोबरं तर चार होय तसेच. तर खोबरे तर चारशे रुपये किलो झाले. हम
नाही विकत कांदाभजी.
मला आमची बहीण आमच्या बहिणींच्यात आहेत झाड. मग बहीणच देते आमची.
मग आम्हाला पण मग आमची भाऊजाय आहे ना तिकडे ची विजापूर त्यांच्याकड नारळाच.
हा तिकडच्या साईडला असते. बागा बिगा असत्यात ना
काढून खोबरं तिन पाच किलो खोबरं आणलेलं मग आम्हा तिघी बहिणी बहिणी नाही. एक किलो दिल आणि घरात दोन किलो ठेवलं.
हम्म हम्म हम्म हम्म.
मग आमच्या तर कशाला वापरत्यात. आम्ही चटणीचा मसाला करायलाच तेवढं वापरलेलं थोडं.
होईच की आणि आपलं घरात आमटी ला वगै
आमटीला पण जास्त नाही वापरत. कधी तर अंड्याच कालवण वगैरे असल्यावर तेढच.
आणि जे
सगळ म्हणत्या ते असत्यात. हम्म.
हम्म हम्म हम्म.
मग बाकी मग
त्याला काय ओलंच लागते.
नाही वाळल्याच करतोय.
करताय व्हय.?
हा वाळल्या खोबऱ्यातच च मग चिरून त्यात शेंगदाणा जरा घालायचं.
हम्म फुटाण्याची डाळ पण घातली तर चालतेया. हम्म पण पण छान होत..
शेंगदाण्याची डाळ. शेंगदाणा हरभऱ्याची डाळ थोडीशी घालते. भिजवून.
हम्म हम्म चालतय.
हा, खोबरं असतं परत तिथे तरी पण अजून भरपूर आहे काय करायचे तेच कळत नाही मला आणि मोदक करावं तर ओल्या खोबऱ्याच. मदत करत्या.
हा आणि टिकत पण नाही ओ, जास्त म्हणजे. हा चटणी मध्ये हा.
ते वाळ काय करायच उन्हाळा परवा मी व्हिडिओ बघितला बघा. तुरीचे खोबऱ्या खोबऱ्याचे वाटी असतेत ना!
हम
त्यात थोडी थोडी तुरीची डाळ घालायची.
म्हणजे मग ते टिकते असं म्हणत्यात.
म्हणजे त्या आपल्याला खोबऱ्याच्या वाटी त्या.
हा खोबराच्या वाटीतच अशी थोडी थोडी थोडी तुरीची डाळ घालून ती व्हिडिओ मी बघितलेला. मोब बाईला ना
म्हणजे मग त्याला बुरशी हा बुरशी. लागत नाही म्हणटली. मोगच्या, होय होय. तरी आ तरी आता काम आज जरा ऊन पडले त्यामुळे वाळाया घातली.
दुपारचं जरा ऊन पडतंय.
हा.
रात्रीचा जरा लागतो. पाऊस.
हम्म.
आणि सकाळी थोड्या येतो, नंतर ऊन येत.
हा तेच की.
तरी लायटनी ना आप प्रॉब्लेम बरे असते का जातेया, श,
आमच्या इकडे असत्या, नाही आमच्या इथं पण, काही एवढं लायटीच काही प्रॉब्लेम नाय. पाण्यातच आहे आमच्या इकडं.
हो पाण्यात आमच्या कडे पण सगळीकडेच प्रॉब्लेमे आहे ओ कारण नदीला पाणीच नव्हतं मध्ये.
ह. तरी पण काय काय ठिकाणी एक दिवस आड दोन दिवस आड तर येत हो.
हा.
आणि आमच्या इकडं कस आठ दिवसान दहा.
मोठ्या शहरात नाही रोज पाणी.
होय सकाळ संध्याकाळ. निदान एक चार दिवसात ना आठवड्यात ना दोनदा आलं तरी चालत ना.
खेड्यातली माणस कसे पण एडजस्ट करत तसे शहरातल्या माणसे अडजस्ट करायला म्हणजे पर्यायच नसते
हा आणि कसं लगेच दंग करते ना सिटीतले लोक तस खेड्यात कोण जाऊन तिथं पंचायत पंचायती पुढे ठाण मांडून बसणार आहे असं नाही का सिटीत लगेच मोर्चा हेन तेन काढायला चालू करते
तर हापसून आणायच हक्षाच किंवा बोरवचं कुणाच्या तर घ्यायचं हे काही तर करतातच झटपट काय तर करतातच तस स्थितीत कुणाच्या दारात जात नहते.
होय आणि प्रत्येकाच प्रत्येकाच असतय. आणि कसे अपार्टमेंट असते, अपार्टमेंटच्या मालकांना सोय करायची
ह ते.
त्यामुळे ते चालते.
हा प्रत्येक जण कस आपापल्या कामात असते अवघून जायची गडबड असते. ते पाण्यासाठी आम्ही कुणाच्या घरला..
होय जॉब करणारे लोक कोण जात बसणार आहे.
सगळी जे ते म्हणजे कोण घरात नसते तिथे
झालंय बघा